कसं काय राहिलाय कि ग का दोन वेळा
म्हणजे तू केलीस आणि मग आला मी केलो नाही म्हणून लागला वाटत सल्लग होत नाही वाडचं म्हणजे मी पहिला केलो मग तू केलीस मग परत मी केल बहतेक म्हणताना लागला वाटत आता तुला दुसऱ्यांदा आहे ना फोन तुम्हाला तिसऱ्या तिसऱ्यांदा लावाल तीस मला ना आता
होय
हा मग उद्याच्याला परत ह्या टाई माला कर चालते
हम्म ते ब ठीक आहे काय करांल्यास तू
काय
तर काय बोलली असा सांग म्हटलं
काय बोलायचं बघ कि आता दहा मिनटं काय समजतच नाही काय बोलायचं
काय कुठ नाही
आवाजे येईना ग तुझा नीट
त सुट्टीला गेलो नाहीखरं लय फिरलो ग
हा खि द्रापूरला आलेलीस मग आली का नाहीस
वाडी खिद्रा पूर दोन्ही केलं एका दिवशी ते केलं एका दिवशी ज्योतिबा आणि आंबाबाई केलं ग
हा
हम्म दोन केलेलं भारी दोनदा तिकडं
मालवणला जाणार मालवणच प्लॅनिंग केलेलं ना
केलेलं की खरं प एकदम मधी म्हटलं पेट्रोलचा भाव हे झालाय तेव्हाच प्लॅनिंग झालत
हा
आणि म्हटले तर कुठं जायच बाहेर जायचं नाही म्हणून म्हटल्या मग ती कॅन्सल केलीत आणि सगळ्याच सगळ्याच ना गेल्या सुट्टीला
हो होय
माझे बघूया आता कवा करत्यात आता हेनी कवा्हा तर करू देते
हम्म
मग इथलं इथच गेलेत मालवन मालवन तर कधी करत्यात तिकड पण जायचं लय दिवस गेलं नाही आता दोन वर्ष झालू सु
हम्म म्हणजे एकदा गेलेलीच तुमलवणला.
काय तेे
मालवणला एकदा गेलेली स
मालवण
मालवणला गेलेलीस काय एकदा म्हणलो
गेल त ती कधी गेलेलं गेल री. बारावीत गेलेलो अर्जुून बारावी गे गेल तिन वर्ष झाल हया वर्षी जायचं.
हम्म आम्ही गोव्याला गेलतो.
आह
गोव्याला गेलतो आम्ही बारावीत होतो मग फर्स्ट इयर ला होतो वाढतो.
गोव्याला गोवा का तुम्ही बघितला नाही. गोव्याला जायच नाही म्हणज्यात लंग घायला जायचं
काय छान नाही बे गोवा मला काय आवडलं नाही अजिबात आवडल नाही.
ते कपल साठी आहे ग तिथे अमर्रीएड.. लोकांचं नाही सिंगल लोकांचं काही काम नाही.
ते तरय तर मला का वातावरण पण आवडलं नाही. तिथलं..
अगर दमट अ समुद्राच्या ठिकाणी दम्मटच असते की जरा..
होय
तेच आता मम्मी आवर म्हणाले आता जायचंय निवत घेऊन साड्या. य येऊन जेऊन खऊ. आं
तू पण जातीस.
हो चालले मी मागच्या वर्षी पण गेली होती नैवेद्य द्यायला. फ ममीणी परी सजा
हम्म आणि ते ते खई पेटोच्या तवाजातीलस..
हे नाही बेतावा नाही कावा उठत. ते कधी बैल नाही गावातलं कोण तर तांदच्या स्टेटस लावल्यावर तेवढच बघतोय.
हम पुू साखलावा्हायचं काय पडत नाही यायच पुसत का. काजून कोण नाही कोण. मोठ्या न असते का नाही इकडं खरं सगळीकडं..
आमच्यापेक्षा जास्त आमईेत असते मोठना.
हम्म. हो होय. ह.
मम्मीच मामा हा मम्मीच मामा य.
हम्म
ति या म्हण म्हणत सोड करण. कधी जायच झालं नाही आता आई वरले बसलं तर नाही.
हम हम ह.. होत नाही ग जायचं पण ते खरं होत नाही.
इथ आहे आहेत आंबी सात आठ किलोमीटरला सात.. सॉरी साड आत कुठले काय पाच काय चार ला इेतलं चार असेल मग चार नाहीत र पाच.
हम्
आम्ही पणआमची मम्मी सां दोन किलोमीटर दानवड आहे फक्त चालत गेले तरी येते तरी जात नाही आमची मम्मी आजच गेल्या.
दानवार दानवारकोण आहे.
आमच्या मम्मीचा आजोळ ते
मम्मीच आो म्हणजे मम्मीच मामा
हा म्हणजे मम्मी तिथंच लहानाच मोठं झालं तिथंच होती मम्मी आमची शाळेला म्ह सगळीकडे तथच
हा इथले इथ दिले व मग मम्मी ना
हम्म आमची मम्मीची मम्मी वाारल्या पसून मम्मी चथ्रच होती ग दानवाडातच होती मामांच्या पशी हा आजीपाशी त्या मग त्यामु ते माहेर पण तेच आणि ते जाजळ बी तेच सगळं तेच झाले
हा होय मम्मीची मम्मी कुठे असते
मम्मीची मम्मी वारल्या
आणिर पप्पा
पप्पा पण हयच पण त्यानी दुसर्या लग्न करून घेतल्यात आता
हा हा
ते चांगलेत आहेत त्यांनी
हम्म बाय सु तिला मग कुठं दानवडला जातय मग माव मामा आणि मावश कठ आहे
मावशी बी दानवाडा तुझ
सग अनवटच झालेता तू बाहेर पडते ना कुठे तर लांब करून घ्याता तू मग
अ अ आ पाग तिथलं ते काय म्हणतात कि त्या अल्ला होतोय बघ ते ते आवाज इथच होत वाढत येतं एवढं जवळ आहे
अलावा काय काय आहे
अल्ला होते की का टायमिंगला ते काय म्हणतात पप्पा अजान अजन हो घ ते तेऐकू येत आम
तुमचं दोन किलोमीटर तर हाय आमच मामाचे घर कि पाचशे
त झा म्हणजे तिथ तिथंच आहे काय?
आणि मावशीदगर पण मावशीदगर दोन किलोमीटर
हा.
आणि बाप्पा ऐकून ते ऐका आईत. सगळ इथच लेटरावर सगळं
आमचं पण सग येतच आहेत बाई काय कुठ
जर लांब असला की ज जायला म्हणजे इची अगं.
होय.
का की नाही जवळच्या जवळ मग काय म्हणज येत नाही मग काय रोज जात श उटून रोज
हो खर आमची मम्मी नाही जात तरी एवढ जवळ असून कधी जात नि पारक.
हम्म म्हणजे मम्मीची बँकच तिकडे ग जाग. रोज आमच्या आज अजसनी भेटतेन जाते.
हम्म हम्म. तुमच्या मम्मी कुठे जातात.
बँक येत.
होय.
हम्म.
हम्म.
तुला माहित नव्हत
नाहीय.
हम्म.
सकाळी जात दहा वाजता सहा वाजता येते.
तीन ला जेवायला येतात काय?
हा अडीच अडीच ला गवात पाहुणे दिना तर गर्दीवर असते पा पावणी तिन ला गवा.
हम्म हम्म टामिंग नाही.
हम्म अडीच ते अडीच ते तीनच्या आज इथ्या सोड त परला हवाय. क म्हटल खर. सकाळपासून निरसूर गेलं नव्हतं निरसूर गेल्यावर मासे जास्त ते बघत बसलो.
आता हिला रात्रीच करूया.
हा. कुठं प किती जणांना तीस जणांना तर कुठली हडकून आणायचं सांग बरं
आता हा आप्ल्यासनीच कर की बाई दोन दोन तीन तीन वेळा होत्यात. बाकीच्याचं कसं भगदी तर सगळ्यात पहिलं घलत बघतास.
होय.
हम्म. निवांत गाडी सुरू आहे माझी.
हम्म माझं पण सेम माझ आता नवव दहावं बघ आता तो लावलेलं.
आं.
हॅलो. गयचं आहे की. अगं मलता खराब का. व तर जाणार आहे की मम्मी आत्ताच आंटी कडे गेले आहे घेत अस विषारला येता खरा विचारयला गेल्यावरती का
हो
हॅलोय ब
ये चाले
क अश ठ का अध वची ए पा दिश ल ब क थँ दहा मिनट म्हत करेक्ट म्हणे मला आठ रुपये मिळतील ह का हा म्हण ना दहा मिनटं पोलाचस का कोण ते
म्हणजे तू जाणार आहेस नाही
हा ह होय जाणार आहे
हम्म तुला लेट होईल ग
धन्यवाद
हम्म मग जेऊन चालय काय आल्यावर जेवणार
े आजच लेट झालाय तर रोज आम्ही आठ वाज वल र कामस्त
हं एवढा लवकर
आठ वाजता आम्ही जेवतो पाहणे आठला म्हणजे आम्ही जेवायला बसतो बाई
हम्
साडे साडे दहापर्यंत बाहेर असतोय
आमचं फिक्सड टायमिंग आहे नऊच
हम न न म्हटलीस की मग दहा वाज दहा मग गेलाय न येवल आजच बेज होय आमच झोपा आम्ही झोपतो सहा साडे दारच खरी जेवतोय लवकर
हम्म
चालत झालं का काार मिनट
हा झाले
ह बघतो झालीत की
हा उद्याच्या तू कर मला आता हा हा ठव काय
हा हा
स चस